हॅलो हा बोल येतोय का आवाज?
याय लागलाय की.
काय चालेत काय नाही आलो शिऱ्याच्या इथं काय त्या त्याची गाडीची कीक मोडल्या
मग त्याकडे गाडी नव्हती मला म्हणला तू स्प्लेंडर
ओ माय गॉड तीच तेवढी मोडायची राहिलेली म्हणाव ती पण मोडलास. वेरी नाइस
तेच्याकडे गाडी नव्हती ग मला म्हटलं चल जरा एस बी आय मध्ये जाऊन येऊया.
मग?
आणि एसबीआय मध्ये आलोय आम्ही दोघजण
हम
आणि त्या कस्टमरनं पासबुक पाठवले बँक ऑफ महाराष्ट्राचं
मग?
मग आ उभारले आम्ही दारात आता त माणूस फोन बी उचलन झालाय.
म्हणजे ग्राहक आहे होय?
होय ह्याच ग हे ग्राहकाच लोन करायचंय हाय सोलरच. म्हणून आलो म्हणून आलोय आम्ही आणि ते ना हे पाठवले याच बँक ऑफ महाराष्ट्रा
छानच मी म्हणल सकाळपासून कुठं गायब आहेस काय चाललंय?
तूच गायब आहेस.
मी कामात होतो जरास तब्येत बरी नव्हती माझी जरा म्हणून
काल रात्री पासना
जरा आधीमध्ये कायतरी होतंय की छोट मोठं
होय होय
तुझं काय चाललंय?
काय नाही आम्ही आलोय पावसात ना
मग टू व्हीलर वरण गेलाय तुम्ही?
अरे पण गाड्याच नाहीत आमच्याकड.
मग कसं गेलाय फोर व्हीलरने गेलाय काय टू व्हीलर न गेलाय विचारालोइ? छानच! मग आता भिजत भिजत घरला जावा. हम्म
आणि ती छत्री मोडली.
आज आजचा दिवस अशुभ आहे तुमच्यासाठी
काय करायच सांगा??
अरे मग्मी वरन टास्क पूर्ण करायचे आहेत की नाही म्हणून फोन केलो आणि परत हम्
किती किती टास्क आहेत काकींचे
आत्ता सुरुवात आहे. पहिला तुलाच केलाय,
वा
असू दे की तुला काय काम आहे तू आईस श्री आहे आपला माझा फोन आहे.
आता सिर्या ला कर थोड्या वेळान,
नाही तुला दोन वेळा करणार आता तू पण करताना मम्मीवरच कर
हा त्यांनाच करतो.
हा मम्मीवरच कर म्हणजे, आज बुक्का पाडतो सोड दिवसभर तू आहेस की तू नुसता विषय हूडकून ठेव आपल्याला,
ट्रान्सकीटचं किती झालं?
माझ काहीतरी साडेतीनशेच्या आसपास झाल्यात बघ.
अगं बाबा
अरे भरपूर येतात ना ते, तसं नाही जस जसं तू सबमिट सबमिट करत जाशील. तू सगळं करून एक एक सबमिट करत नाहीस नव्हं की करून सगळे एकदम कराय लागलायस नव्हं.
होय.
हा नाही तर ते खाली आपण ज्या वेळेला आपण टाईप करतोय त्या वेळेला खाली पण सबमिट बटन येते नाही. मी तसं करत नाही मी टिक करून ठेवतोय खाली आणि एकदमच एक पंधरा पन्नास एकदम सबमिट करतोय मग असं करतोय मी हा तेच म्हटलं नाही तर तू एक एक सबमिट करशील म्हटलं
नाही नाही झालय माझ पण एकशे अडतीस झाल्यात
कर की अ काय तुला असं आणि तसं काय काम नाही त्याच्यामुळ तेवढं करत बस.
आता या शिऱ्या बरोबर आलोय नव्ह.
उभ्या उभ्या पण करत राहायचं करत राहायचं.
नाही नाही उभ्या उभ्या मी बर्ड्स आणायला विसरलोय ना.
बर्ड्स आणाय असं आहे का.
पाऊस एक कसला मोठा आलाय.
अरे माझ्या फोन न तर एवढं दमवलंय म्हणून सांगू काडीचं इंटरनेट घेणं झालंय ते.
राण्या शिर्याने बाईक गाडी कुठे थांबविलाय या केमिकल मेकअपच्या दारात उभारलोय.
हम्म बाकी,
बाकी काय नाही. निवांत
ते त्याच्या सोलरच्या साईट सुरू आहेत होय. अजून
सोलर ची साईट चालू आहे. बहूतेक हे एक आल्या म्हणालाय नव्ह.
अशा पावस अरे मी काल इंटरव्ह्यू ला गेलेलो की नाही. आणि मी येताना बघितलो काय. काय केलेलं सांग इंडस्ट्रीवरचा सोलर प्लांट होता. आणि ती लोक दिवसा धूवायला लागलेली. वायपर बिपर मारून धुवालती आणि मी म्हटलं मला मी थांबून बघितलं त्यांच्याकडं.
पाऊस पडालाय पाऊस पडालाय म्हणल्यावर चालतय की.
पण पाऊस पडालाय की पण काही सांगता येत नसतय त्याच प्रिकॉशनला तो तेचा आय सी बी बी काय डी सी बी बी पाडूनच ते अ क्लीन कराय लाग
मग पाडला असेलच कि तेनी.
हम् पाडला असल काय नसल कुणास ठाऊक.
चालू मध्ये थोडे ना एवढं धाडस करतील.
आता त्यांना हेंद्रट बुद्धीच्याना माहिती नसल तर करत्यात की एक एक जण. लाब कशाला आमच्या घराजवळच अ एक ए ए सी म्हणजे माझ्या आत्याचा मुलगाच हाय एम ए सी बी च साहेब हायत आणि त्यांचा मुलगा
त्यांचा मुलगा दिवसा सोलर धुवायला चाललेला.
चालल्याला रे एक जण. ते सांगलोय धुवाल चाललेला एक जण म हात जळतोय. शिऱ्या म्हणतय का उगी डीसी ला आत घालाचाय.
काय ना
भावा आता सी आ रा इलेक्ट्रिक असतय आपल्याकड आपण आत्ता सुकात आलो असतो. कि बी बाप्पा घेऊन गेलेले असे कर हां
बोल की
आत्ता शिऱ्याला म्हणलं शिऱ्या म्हणलं आता आपल्याकड इलेक्ट्रिक फोर व्हीलर असती तर आता सुखात आलो असतो.
का बर यशस्वीनी इंगवले
मग काय भिजत आलोय नव्ह.
हम् मग पाऊस चालूय
इलेक्ट्रिक ह कसला मोठा
इकड पण कंटिन्यू पाऊस चालूय ऊन जरी आला तरी
अग इलेक्ट्रिक गाडी जर असती तर काय विषय झाला असता इलेक्ट्रिक आमचे पप्पा घेऊन गेलेले जरी असले तरी इंडिगो मायाकड राहिली असतीना.
हम्म मग काका कुठली घेऊन गेल्यात.
घेऊन गेल्यात.
अस हाय होय.
सकाळी मी उठायच्या आधीच.
मग काय करायचं आता.
नसिफ परवा तू आलीस तवा नेल्याली नव्हती नाही तर तुझं काय खरं नव्हतं.
का नाही नाही काकासनी माझ्या भावना पोचल्या असतील पुरगी भिजल अस कळलं असणार नई त्यांना.
तुझं तुझं पण नशीब चांगलं हुत त्या दिवशी तुला दोनशेच्या किमतीत तीनशेचं पेट्रोल मिळालेलं. शांता बसा कि रे
कशासाठी पेट्रोल मिळाल्याल.
जा की बाई तिकड मुद्दाम करायलास होय सकाळपासन.
होय कि वय
बोल
कोणाला ब शिवा झाला
भाऊ माझं अवघाच लागलय किर किर करायला सकाळपासन
का
त्याला आल्यामस्ती
अरे कंटिन्यू एक तर आपण रोज गप बसणार काय आज ते बरोबर ते सांगतू एका पैक्ष एक जण लागलाय बड बड बड नुसता ऐन वेळेला मुूक घेऊन ग बसतत सगळीजण
काय फोडणी टाकाल्यात काय?
पोडणी कुठलं टाकत्यात? कुकर लावलाय.
हा त्याचा आवाज आला इकडे.
मग काय तर?
आज तुझा आवाज एकदम क्लिअर आलाय खर.
मम्मीचा फोन आहे आणि रेंज आहे भरपूर त्याला.
ते वेगळे का वाटाले मला?
तो माझा बोगस फोन आहे ना दोन नंबर. ते मार्केटमधन बाहेर पडलेला फोन आप पण वापरतो ना.
अलग
कुठला?
तुझा मला फोनच हे पाठव नाव.
मोटो जी थर्टी फाय. मोटो जी थर्टी फाय. मेंदू काय मेंदू कुठे गेलाय तो तुझा?
हा पावसानं वाहून गेलाय.
पावसान अजून पूर यायचंय की खरं.
नाही नाही धरणात, राधानागरी धरण भरत आले ना आता.
लगेच भरलं पण?
वा! म.
अरे काय सगळं मोकळं झाल तर पंचवीस टक्के पाणी साठा व्ह ता म्हण आणि लगेच
तिकड मोठा असते गं. पाऊस मोठा असते तिकड.
म आता चेंड्याच्या गावाला जाण्यात पॉइंट आहे सोड.
जाऊन याचं काय?
खरं भीती पण आहे ना. कुठे रस्ता बिस्ता खचला म्हणजे अवघड व्हायचं.
हां, खचतोय का आणि काय?
काय भीतर ऊगंच आपण जायला आणि काहीत व्हायला. आधीच आपलं टायमिंग चालू आहे वाईट.
राधानगरी काय आमच्यासाठीठी मोठं नाही माझ्यासाठी फिरायला.
हं, तुम्ही पडकच हाय सध्या रस्त्यावर आणि. हं, असंच जातय. आता पण जावा की मग धबधबा बघायला.
नाही नाही अजून कस आहे माहित आहे काय जरा विषयी? धरणाचे दरवाजे उघडू द्यात मग जाया
दरवाजे उघडले, ए जायचं आपण ते दरवाजे उघडल्यावर बघायला.
जायचं की.
हा जायचं. ये परवाची आपली लग्ना दिवशीची राहिलेली ट्रिप त्या दिवशी करायची सोड.
कोण कोण नसल तरी मी जातोच.
नाही ना आपण सगळे जायाचं. आहे की, मी आहे की कळ लावायला सगळ्यासनी. उठवून बसवतो थांब. हां? नाही मला बघायचं आहे ना धरणाच दरवाजे उघडलेलं. कधीच बघितलं नाही मी.
मी एकादा जाऊन आलो. मी किती लायदा बघितलंय मी.
कुठलं ते आपण परवा बघितलेलेच?
ते ते पण उघडलेलं बघायला येत्यात त्याच्यापेक्षा बाप दिसते राधनागिरी धनराचं दरवाजे.
ते बघायला येतात? घेईल दोन मिनटात पाठीमाग. हॅलो, हॅलो,
हॅलो!
लय बारा मिनटं फोन जे कॉट होत्यात तेनी
अरे चालोय फोन. हॅलो!
हाय-हाय-हाय-हाय-हाय-हाय- हाय.
थांब बारा मिनिटं व्हायचे आहेत बारा झाली की परत लावतो. श्रीनाथ प्रिया आहे का?
हा श्रीनाथ तर रील्स बघालाय करू शकतीस त्याला फोन.
हा श्रीनाथनकडनं जरा सोलरच हे करूया ना बोलूया ना म्हणजे जरा काय ते रितसर बोलल्यासारखं होते जरा.
चालेल की.
हा तेला करतो.
मला तर मला तर एक ट्रान्स्क्रिप्शन आले काय दोन पुरींचा आहे.
हां, बरं.
त्यांचं प्लॅनिंग चाललंय त्या कोपेश्वर मंदिरला जायचे.
कोपेश्वर मंदिर कुठलं ते खिद्रापूरचं?
खिद्रापूरच.
आपण बघून जुनं झालेय ते आता.
आम्ही लायदा जाऊनआलोय कोपेश्वरला परवाच गेलतो.
तिथं मिळेतय काय पोटाला?
नाही नाही पोटाला खायला मिळत नाही फक्त समाधान आहेते मंदिर बघायचे.
मंदिर.
आता मंदिर त्या मंदिरला कधी जायचं माहिती काय त्या . शिक्णल्या ते झालं की जायचं.
हम्म! बघून बघून कंटाळा आला आता तेला.
तेच कि रिनोएशन कराल्यात तेच ते झालं की जायचा.
असं करायचं वय चालतंय की मग.
हम्म!
बाकी?
बाकी काय नाही आता शिऱ्यासमोर भावा महाप्रसादा तिथंच जेवून यायचं.
परवा मी केलता की चंदूला फोन.
फोन करून बघ की पाउस थांबला काय म्हणाला मग चंदया.
काय नाही कुठं कसं काय लंय दिवस झाल कुठं गायब कुठं जातोय म्हणलं आहे की. मग परत फोन लावतो थांब परत लावतो हा. थांब एक मिनट. हॅलो!
हा बोल की
हां बारा मिनिटं झाल्यावर लावतो परत
लाव की आग त्यांच हे दहा मिनट टाच आहे ना मग दहा मिनट झाल्यावर कट करायचा परत लावायचा.